हा बोल हा आम्ही मुंगवड्याची भाजी खाल्ली पाहि
आलू वडे आम्ही भेंडी केली भेंडी शेंगदाण्याची चटणी
एनी कती
ननंत पाहि न कास जीवाराण उभी राहून जेवर ताट मा ववर घेतलं खुर्चीवर जीवारा अरुडोून रायईला
ह्
तो बोलतच होता मावस लोक कि मावशी मम् ममी ते भिंत पाडली तिथ उभे वाट पाऊ राहिले काय म्हण हॅलो हॅलो हॅलो
हॅलो आवाज नि येत आहे का येत आहे ना मला
तू बोलूनच नाही मी बोलून राहिली इकडून म्या
नाही वा आवाज येतय ना येतय ना आवाज ह
हम्म म म्हटला आवाज
अ हां येते ना तुला मला आवाज येत होता पण तुला आवाज येत नव्हता का माझ कायम
हा तुझा आवाज येत मता म्हणून म हलल करत होती मग लावला आण लोक सांगत होता मावशी ते भिंत पाडणं काम चालू आहे म्हणे तिे काय पावट राहिली म्हणे मम्मी बाहेर
हा मी उभी होती बाहेर बोलली तर खरी भावना त
पथी वाचू राहिली म्हणे माय मम्मी मी उभा आहे म्हणे पाहस काहीतरी बोलत होत मला हम्म आज लई उशिरा पोथी रे म्हणल तुज्या मम्मीची
हो माय याने पाय ब खऊन शिरलवनाला पहिल्या हा
तो ताड्डे म्हणते मग मी वर वाचली ना मशीनवरर खुर्चीवर तर म्हण ते ते नको नको म्हणते मि त्याला हेडफोन वगैरे काढून दिले दिदीचे खेळाल कपाटातून तर म्हणते तेने कपाट उघडून दिलं तर ते नको म्हणते त ताट डे म्हते पोळी फेकू रायला, लोणचं फेकून राहायला तो असाच करते भूत तो झोपलेला होता मीच उठवला मलाच उठरे बाबा उठरे बाबा करून हा.
का बरं?
काल त्या वहिणी बोलल्या, तीन मग दादा म्हटलं कट करू करू लावा. एकाच टायमाला बोलच तर मग, मग लावली ती ना ते बी त लावतायेत नवते. ते बी तर पण कोणती त्या लक्ष्मीण करून दिलं वाटतं ते सायली सायली लक्ष्मी शिभन सर ते तर प्ले स्टोर मधुन घेता येत.
काहीच नाही करता आलं तिले तिला ते विचार
ऋतून नाही केलं म्हणे, मल तर म्हणे ऋतून नाही केलं.
ऋतन
मल तर म्हणे अनिल काकाजी पोरगी म्हणे सायली सायली.
माहिती पूर्ण केलं मला सांगत
हा मला बी राध नी ऋतूच केला पण ऋतूननेे सायली मला रात्री संध्याकाळी फोन आलता आणि त्यांचा तर त्या सांगत होत्या की सायली सायली
पै बोलल्याचे पैशे
आता आमच्या इथं ना. आमच्या इथं पहिले हे करत होते, मग आता मला आले काल मी म्हट आले हे केलं. त्यामुळे आमचे बाबा म्हणे जाऊ दे तसं कोण देताात का म्हणे आपल्याला कोण दिल असते का म्हणे.
हम!
आट दिवस होऊ
हा!
आता दिवस
हो ना, हो ना पण त्यांना टास्क त्यांच लागतच नव्हते ना मग
ह मला
ह आपल्याला जे येतं ते करून दाखवतो मी त्यांना मग. जे येत नाही ते आपल्या नवऱ्याना म्हणत आपले नवरऱ्यातले भाव खा म्हजे नवर्यात्र चालले गेले स. सकाळी काल टॉयलेटमध्ये त्या येऊन बसलेय ना. म्हणे अरे कॉलच होऊन नाही राहिला आमचे का बरं म्हणजे ते सर्व्हर प्रॉब्लेम अस भरूनच मग मी. त्यांना लाई ते ताई म्हटली. तिथ वरती रेषा आहे त्याच्यात जा न त्याच्यात त्या लॉगिंग मध्ये लॉगिंग येतं काहीतरी त्याच्यात पा म्हणला आणि त्याच्यात सांगा की आमचे कॉलच लागत नाही तर आम्ही कसं काय पूर्ण करणार मग त्या काही केलं त्यांना टाईप करून पाठवलं मग त्यांची कोण लागले मग बाबांचे पंचवीस केले त्यांना त्यांचे काय सतरा कि अठरा झालेले
नवऱ्याचे एक पंधरा हो चौदा
म्हणून मी म्हटलं आई एके क द दोन मिनट च नका बोलू दाह पाच मिनिट तरी बोला दहा मिनट पाच मिनिटं आम्ही एक एक दोन दोन मिनिटच बोलले ना कमी येत म्हणल मग
हा एक एक मिनिटे दोन दोन मिनिटे कमी येतात पैसे का हा ह देव बाई साताले काय पाहिती तर
हम्म आणि त्याजवळ पाहून सुद्धा म सांगितलं नाही म्ह आता म्हणतात पाहिलं त्या सांगलं होत त्यांना. सहा रुपये सात रुपयेच पडतील एक मिनिटाचे हा असे म्हणतात शहानी माणसं म्हण मग पहिलेच नाही सांगं म्हणता जाऊ दे जेवढे आले तेवढे तर बरे
नाही
म्हटलं आता दहा दहा मिनटाचे कर्जा मग पुढचे म्हण आता आपल्याला कॉलिंगच येतं की कशाच येतं काय माहित ताईला कोणता आलो म्हणे आता
नाही मासा शला राजाने पुढून णे श्लक म्हणे ना आम्हाला आता अस म
हम्म
हम्
म तु म्हटला भाई कोणी सर नाशिकला आहे तर पाय म्हटलं तर क्राईम ऑफिसमध्ये ध्येढ तथ
हा हा हा
म्हणलं पाय ओळखकीच थोडं फार असलं तर फरक पडतो
हा हा ह
हा म्हण माया त नाही म्हणे ते भाऊजी ना विचारतो म्हणे
हम्म हम्म
हला पाय बाई म्हटलं आता थोडे थोडे नाही एवढे मम्मीे जाणते भगवान तुमको जमा कर करने के बोल रहा फि बरोबरे दरबार पे बोल
त्यावी तोडवान कय झााड हटावान ह आ बाजू कर द ना हा कर दो हां म लो आणि आप फे क दो नीचेे आप फे क दो आप बिजू ठे क तो वाांधलो ना र ना कि बर ते कुंडटल्या पु्य म्हधलं तुळशीच तुटून गेलं ते शोक हा ना तो आांधली मी बिजी लोक्या आपला अरे आ बाजू मुक देऊे बस को बस ए त नाही बिजूस नाही वाट बस वा हां ब हा
कोण पि कोण दिला
ते ब तुटलं ना म ती तथुळस तटून गेली खुट तिथ
हम्म कुंडी मग तुळसतत नाही
मुडंी फेकून दिली म्हणली
डी कशाला फेकलं
है ना मॅजवळ सुरस बी है मॅजवळ अ हे बी आहे मा जवळ मंजुर्याी पल्या आहे म
लक्ष्मी फेकतट माझ
मग गौद्यान दळली तेवायगवाता मी लावे दुसरी कुंडान
जळली असं सांग ना मी म्हणून राहिली चांगली फेक
जडली नाहीती हाय हिरवी हिरवी काय थोड आहे या जवळ काही कमी आहे तुळशीची एका डोलमध्येध्ये लाले पुरी डोल भरून तुडस आहे पाय तू एक ढोल आहे ना मोठीे तेच्या पूर्ण तुडस तथडसच आहे
आमच्याकडे नाही आहे बा मी तिकड राहायची तेव्हा मा जोड राहाय हिरव्या हिर्या खाली जमिनीत लावायची तर आता इथं कुंड्यांमध्ये नाही जगत हवाच नाही लागत पाऊसच नाही लागत कोपऱ्यात गॅलरीत तर का
ते अनेक ते मोगऱ्याच आहे त्याच्या अंदर बी ते मंजुरे पडले असतील तर त्याच्या अंदर बी तुडसाली एव ते वि लाय लंबीला चलक झाली ते त उर
हम् मग तेच मोरली लक्ष्मी आहे तुमच्या घरा कुठही ठेवले त मल पण द्या थोडीशी
ते हाड आहे ना आमच्या जवळ
मग एवढं लक्ष मिळाून हा नाही म्हणत असल वा वा कुठे ना कुठे असेल
अ बरं जाऊ देेति या तोंडाात घी साखर लड्डू पेडे गुलाबजामन ते तुला आवडतशल ते
हय आहेय आहेाय गुठ नाकुठ आहेाय
भेटली तर भेटला तर तुला देऊन देऊ अर्धे अर्धे आ् मिठू मग
नको ह तो रकड लायन गेला शिन शाळेत मोठा
अ मोठा ब त्या रूम मध्ये आहे ते आता तिकडला दरवाजा लावला मी ना अंदर धूड माती येते ना उडूनता तिकड बसायला आहे तो पंखा लावून आता जाईन तीन तीन वाजता नाही लाव पूज्या अमुक वेळेस लावते अममुक वळेसने लाव दुपारच्या टायमाला ून की हा बाहेर जाते उन्हा श्लोक दिवसे नाही होतवा भाऊ जि्याला आवते ना
हम् आ म्हलं मा भाऊजन का
ज्हा भाऊजींची नाईट असली ना तेव्हा लावते मी दुपारी आणि आम्ही कसे ते हय नाही ना आता आणि
माझ लक्षातच नाही मला वाटलं कि ते मोबाईल असल्यामुळे मी समजली की नाहीटच चालू
नाही नाही नाईट आता रविवार पासून होईल नाईट सोमवार पाासून
हम्म हम् हम्
हम्मम्म हम्म सोमवार पासून हम्म मी तेच म्हटलं की सोमवारपासून येईन
हम्म ते ल बाकी
काही नाही बाई बाकी तब्येत गिब्येत बरी आहे माई सर्व मजेत आनंद ह आनंद हा
बरंय बर अगं काल मम्मी म्हणतो त
ह
किती शुक्रवारी जायचं ऑपरेशनचं इथे म्हट मम्मी आता एकदा कॅन्सल झाला आता दुसऱ्यांदर झालं ना आता नाही थांबणार म्हटलं ते बाई निघून जायला बसले बलाले वईच तेरी मोक बाात तररा पोपटने
थांब मी तुले परत ला परत लावते म्ह टायमिंग झाला मा उचला हा हा